हॅलो.
हॅलो. हा बोल. काय?
हम्म. काय करताय?
काही नाही बाबा सकाळची धावपळ काम. तू काय करतोय?
हम्म. काय नाही मी आता आलो मंदिरातून.
कोणत्या मंदिरात गेला होता?
बालाजी महाराजांच्या. पारोड्यातल्या बालाजी महाराजांच्या मंदिरात.
हो का? मोठ मंदीर आहे का ते?
मग? किती मोठं म्हणजे पारोळ्यात अ -महाराष्ट्रात एक नंबर रथोत्सव मध्ये येतो. सर्वात मोठा रथ आहे महाराष्ट्रात.
ते हा. ते रथ उत्सव वगैरे बघितलाय मी पण मग काय म्हणजे? स्वयंभू आलेले बालाजी महाराज. का काय-काय-काय आख्यायिका काय ये त्याची?
एक गिरीधर शेठ शिंपी होते त्यांचे भक्त. ते दरवर्षी- तिरुपतीला जायचे पायी. पण त्यांची जे- पंच्याऐंशीच्या आसपास वय झाली. पण मग-मग अर्ध्या रस्त्यामध्ये ते म्हटले - की नाही होणार. बुवा वाढत्या वयामुळे आता. अर्ध्या रस्त्यापर्यंत येऊन गेले. मग ते म्हणे- बालाजी महाराज त्यांच्या समोर प्रकट झाले. मग ते म्हणे की मी येतो म्हणे तुझ्यासोबत. पारोळ्यापर्यंत. मग ते त्यांच्या झोळीमध्ये आले. अनेकदा त्यांना लोकांनी थांबवलं आणि ते झोळीमध्ये आले. सापडले ना त्यांना? मग किती लोकांनी विरोध केला. पण मग ते घडीघडी त्यांच्याच झोळीमध्ये यायचे. मग ते असे पारोळ्याला आले. मग - त्यांनी इथे त्यांचं प्रॉपर मंदिर वगैरे बांधलं. इथले जे सरपंच होते ना? त्यांनी त्यांच मंदिर वगैरे बांधलं. त्यांची पूजा वगैरे- करू लागले म आता एकदम मोठ्ठ आणि एकदम भव्य जागृत मंदिर ए ते आता. स्टार्टिंगला एक मोठा दरवाजा आहे. साईड ला मोठा रथ आहे. आणि गरुड खांबे- आणि मंदिरामध्ये मग- चौफेर देवांच्या मुर्त्या आहे. छोट्या-छोट्या-छोट्या-छोट्या.
हो का?
त्याच नाव, माहिती, आणि ती मूर्ती पंचधातू- पंचधातूचे केळीचे खांब. बसवलेली असे काहीतरी मूर्ती ये ती. छोटीशी मूर्ती-
बालाजी महाराजांची मूर्ति का प्रॉपर जी आहे ती.
हा पंचधातुंची मूर्ती ना ती छोटीशी पण मग ज्या रथ-रथ त येतो ना म्हणजे रथ उसत उत्सव राहतो ना? त्या ती मूर्ती लाऊ ठेवून हाय एकशे सहा. मग या वर्षी एकशे सहा आडत्या लागल्या होत्या त्यांना उठवण्यासाठी.
म्हणजे कस काय उठवा म्हणजे
फक्त ती मो र रत राहतो ना? रथ सजवता मग त्याच्यामध्ये जेव्हा मूर्ती अ मंदिरातून मूर्ती आणायची आणि त्या रथामध्ये ठेवायची ना तेव्हा आर ती वैगरे म्हणाव लागते. मग ती सहसा उठत नाही मूर्ती. उचललीच जाते माहिती या वर्षी डायरेक्ट एकशे-सहा आरत्या लागल्या त्यांना उठवायला.
म्हणजे आरत्या जेवढ्या जास्त लाव त्या श मूर्तीचं वजन कमी कमी होत जात आणि उचलायला
हा-हा-हा, किती तरी लोकांनी उचल पण उठ-उठली नाही त्यांच्याकडन डायरेक्ट. शेवट पुजारी पण रडून दिलं. तेव्हा केव्हाशी केव्हा ती उठ मूर्ती उठली यावेेळेस.
काहीतरी देवाला म्हणजे आवडलं नसेल. काहीतरी को कोप झाला असेल, किंवा काही असेल.
हा- हा. मग ते काय आहे मग रथ वगैरे साजरी करताना मग पंधरा दिवस राहतो ते आमच्या इथं. रथोत्सव. मग जत्रा राहते ना रथोत्सव राहतो तेव्हा.
काय? कधी असते ती? कोणत्या सीझन मध्ये? आम्हाला सारख्याला यायचं असलं तर?
आई आपली यात्रा कधी राहते ग? दसरा. दसऱ्यामध्ये.
दसऱ्यामध्ये का? म्हणजे दसरा झाल्यावर असते का?
हा. पहिले नऊ दिवस सुवण राहतो.
हम्.
मग रथ राहतो. रथाला-रथाला मजा येते एकदम.
काय करतात रथ? पूर्ण गावातून फिरवतात का?
पूर्ण गावातून. हा आणि एका ठिकाणी तर एका वर्षी त्या रथा खाली एक मुलगी येऊन गेली होती ना
हम्म.
मंग तो तिथेच थांबतो. तिथ-तिथे त्या जागी गेला, मग रथ तिथेच थांबतो. तिथून हालातच नाही लवकर.
हम्म.
किती? म्हणजे इतकं ओढता, इतकं ओढता, तरी त्या ठिकाणाहून हालतच नाही लवकर. मग केव्हा शिकेव्हा हलतो तिथे पण आरती म्हणावी लागते तेव्हा केव्हा शिकेवा जाऊन तिथे हलतो
एखाद्या जागेवर फिरता-फिरता ना? हम्म, आणि मग ती मुलगी आली होती, म्हणजे कस काय अचानक येऊन गेली होती.
ती काय म्हणजे त्या रथ ओढला अ रथ त येत होता ना रथ होता ना एका वर्षी मग ती अ अ रत थांबवण्यासाठी ते कायतरी टाकता खाली असं मोगरी सारखं. मग ते काही टाकला गेला नाही आणि ती मुलगी त्याच्यामध्ये येऊन गेली.
मग? मग गेली असेल ती मुलगी.
मग वारून गेली ना मग.
हो.
म्हणून मग त्या ठिकाणी तिथून हालतच नाही लवकर. त्या ठिक- ठिकाणी गेला. तिथून रथ हालतच नाही. हम्. म्हणता तिथून की -
आणि?
बालाजी महाराजांच्या.
हम्म.
हं. आणि आत्ता पण नित्य पूजा तिथ कंटिन्यू म्हणजे सातत्याने चालतच असेल ना?
हा. रोज पूजा करता रोज. हा. महाप्रसाद आहेत तिथं. हा. दर अ- हा. म्हणजे पैशाने राहतो. तीस रुपया मध्ये जेवण राहतं. किती पण खा.
हो का?
हम्.
हम्. चांगलय मग तुला तर कधी मम्मी वगैरे सगळे बाहेर गेले. तू- एकटा घरी असला की गाडी घ्यायची महाप्रसाद करून यायचा तीस रुपयामध्ये.
हा. आता आमच्या बाजूचे बाबा आहेत तेच करता रोज.
हम्.
एकटे राहता ना?
एकटे राहता का ते? का बर त्यांना मुलं वगैरे नाही का?
हाये पण ते बोलत नाही.
म्हणजे गावातल्या गावातच आहेत मुलं म्हणजे सुना? हम्म.
ते म काय सकाळी तीस - तीस रुपयाचा महाप्रसाद आणि संध्याकाळी मग मेस लावलेल राहात.
असंय का? हा रात्री जायला यायला जमत नसेल बाबाला.
नाही रात्री नाही राहत प्रसाद. दिवसा राहतो.
दिवसा असतो वगैरे असंय का?
हम्म.
बिचाऱ्या बाबाचे हालच आहे मग, मुलगा आहे त्याला शिकवलं वाढवलं त्याला सगळं केलं शेवटी- बाबाला खाउपिऊ घालत नाही. आजी वारलीये का बाबाची?
आजी बी ये.
आजी बी ये. आजी बाबा दोघं जाता काय मग? ते समोर का ते मडके वगैरे बनवायचे तुमच्या तिथे?
नाही नाही. बाजूला.
बाजूला आहे का? म आजी बाबा दोघं जातात काय बालाजीकडे जेवायला?
आजी मुलाकडे जाते.
अं?
आं? आजी मुलाकडे जाते.
आजी राहते मुलाकडे आणि बाबााच नाही राहात का?
हा. बाबा आणि मुलगा बोलत नाही.
अच्छा. बाप आणि लेकामध्ये वादयेत.
हम्म.
बर लोक म्हणतात मुलगा पाहिजे, मुलगा पाहिजे, ज्यांना आहे, त्यांना मुलांना हम् मुलं सांभाळत नही, ज्यांना नाही त्यांनी काय टेन्शन घ्यायचं मग? काय विचार करायचा त्या गोष्टीचा, हाय की नई?
म? आता त्या मंदिराला म्हणजे, साडे तीन, साडे तीनशे वर्ष झाले.
साडेतीनशे वर्ष कम-पूर्ण झाले.
हा.
छाने की मग, मंदिर पण तस आणि मंदिर तसच काग? जस प्रतिबालाजी हं म्हणजे तू त अजून बघितला नश ना बालाजीच प्रॉपर मंदिरच, सेम तसच बनवलेलं ये का?
च नहीं बघितल, प्रतिबालाजीच बघितलेलं ना, प्रतिबालाजीच ना
कुठे, पुण्याकडे ये ते का?
स अं.
हां हां, तसय का?
ह एकदम
आवाज अटकतोय, एका जागी थांब, आवाज अटक
खरी मजा तर ते बसलेलो च, हो ना. हॅलो? हॅलो? हॅलो? आवाजला काय झालं यार? हॅलो? हॅलो?